हा
आवाज नव्हता येत काय?
नाही ना, आवाज नव्हता आला ना.
अरे!
फोन केला होता पण, आवाज नाही आला ना.
नाही पहिल्यांदा केलता, म्या आता फोन बी केला ते बी केला.
अम दोन्ही कसं काय जमलं ओ?
जमत की काय नाही होत त्याला.
हो का, पहिल्यांदा तुम्हाला लावलं तुम्ही दाखवित होत्या ना मग.
आवो मी तुम्हा सांगितलं होत, पहिल्यांदा कॉल ठेवायच्या टायमाला मी चार्जिंग ला लावुन त्यात चार्जिंग नाही.
हाव का?
हा तुम्ही ते
हो.
त्याच्यामुळ बो
झिरो किती झाले तुमचे म?
आज दूध काढत जायच्या अगोदर, एवढं बोलू घेवू दहा मिनिटं.
हम्म,
मला दूध काढला जायचंय.
हाव का? तिकडून आल्यावर बोलू मग काय
मग रहीन दोन तीन राहीन मग.
हा, मै बी तीनचं म.
हा.
आपली पाचपाचची थेरी येईल फक्त, मग ते झीरो
तुम्ही दोन का तीन केले मला?
दोन करीले तुम्हाला फक्त
म तुमचेही तीन राहीन माये तीन राहीन.
हूं हूं अगं तीन तीन राहिले आपल्या दोघीचे
जिरू काय मिळतात एकेरी काय राहिला होतं न काय नाय एवढं करुन तर झाले ते आहे ना मग म्हणलं धीरू नकाग लाग जेरायग भाऊ पैसे आम्हाला पण डबल काय तीस कॉल
हाव ना माणसं बी लय बोलू रायले ओ
हाव ना मंग फुकट ते चांगलं नाय वाटत ना असं घडीघडी फोन वर बोलायला.
तेच ना मंग तेच चालू उठल्या पडल्या तेच चालूय उठल्या पडल्या ते म्हणत्या असं काय कार्या ऍप तुमचं हे लिवासारी माणूस आपल्या आपल्या घरातल्या घरात बोलल जातं.
हा ना त्याले फोन त नाय द्यायला पाहिजेल. दुसरं माहिती किती अवघड असली बोलत बरोबर माणूस.
आणि ते कस राहत कोणाच माणसं टाईट राहत्या कोणाचे अशे राहत्या.
ज्यासे त्याचे फोन असले मग काय वाटत नाय कारण माआ आता मापीशी ये म्हणून काय नय वाटत.
हा तुम्हला कणय रवि भाऊंनी द्याला असता का सांग बर.
आपण मग तेच ना मी घेतलेलं बी नसत मंग ते मला देणार नसतं मी केलाय नसतं.
तेच ना मग आ त्यांना आता माहिती बरं सामायिक फोन आहे म्हणून आपण मेसेज टाकली ना तवा बरोबर सांगेल ना सगळं.
हाव का
हम्म कार्यामध्ये तवा वा वाच
त्यायला या कॉल मधून बी आपलं कधी बोलण ऐकेलं नाय असं मग मी टाकातये ती फोन ची
हा
आपण बोलू रांना ते असं टाकाय नाय पाहिजे तस आपले कं तपसत्या न तिकडे आपण काय बोललेले काय नाय ते
हा
मंग नाय टाकायचे एखाद्या वेळेस
काय महिती आता
आणि अरुण ते म्हणते तुम्ही झीरो चे वईले तर तुम्हाला मग पुन्हा तीस येतील अवघड ये मंग
काय माहिती मंग आता
तीस पुन्हा बाई ग एका बाईला दहा दहा मिनटं बोलाचं म्हणल्यावर कसं ते ना आपण समजा जेवढं ह जिरोईल तेवढे देले वाटणार नाय तसं चार पाच
हा
एक एक करून टाकू पुन्हा मंग लागचं
झिरोच लावतच नाय हो ते बी सर लोक बी-
लावणार नाही पैसे ना गते म्हण भाऊ आम्हाला झिरो ची लागल तू हो का तुमची किती झाले झिरो कव कॉल
त्यांना माहीत राहत ना आपण त्यांना मार्कस नाय द्याल्यावर ते आपलं कस काय घेईन
म्हंणलं किती होयल तुमचे झिरो चे
तुमची झिरो कॉलची किती होईले. हॅलो
हाय भिलाई नव ते दहा दहा मिनटं बोला त्याच्यामुळ मग बी कामामध्ये होऊन जात ना मैये जाईल सहा सात वेळेस
बाबू मय चार पाच वेस होईल नई.
हा. मग आता मी उचलल्यावर समोरच्यानी उचलल्यावर आपण काय करणारय.
हम्म.
त्यांनला खुदकळून जातच समोरच्यान उचललंच नाही, आता आपण कॉल करून सांगतो तरी बी उचलत नई ती.
हाव ना, काही वेळत म्हणजे अस काही बी ते.
मग खुद समजून घेते सर लोक.
त्यांनला कळत नव ओ? त्यांनला माहिती ड्युटीच काम कश राहत म्हणून. त्यांना बी आडी अडचणी येतच ना, आपल्यासारखंचाय त्याचं बी.
म अडी अडचणी काढायचं लागत्यात. काढाय जायच की आता, हो आले काय?
येऊन
आता एवढे दहा मिनिटं पूर्ण करून घेते. देव धूप काढते
ह.
बोलत राह तिकडून ओ, मला ऐकू नई येणार आहात मी दर संध्या काढते.
होव.
हा. कस मी बोलते
हो.
मी काम बी करते थोडं फार.
वाव.
खरं हाय नाही तर कराव लागत त्यासाठी.
ह ह.
अह हम, नाही नाही गं कार्याअँप
अह, दूध काढायला गेल्यावर टाकायला गेल्यावर
माहिती आहे की आपल्या घ्यायचीयं आता आपल्या आहे ना.
अह, तो
ते शाळेचे पेपर सारखेच राहते.
हा.
हम्म, त्यांच म्हणं बरोबर हाय पण, पूर्ण झाल्या शिवाय त्यांना तर काय पाळणार ये.
हाव.
आपण जर पूर्णचं केलं नाही त्यांच दिवट्या गला का म्हण, आपलं तरत ना. ड्युटी पूर्ण झाल्याशिवाय, पेमेंट कास काय करतील तेनी.
नाही राखणार पेमंट राखयचय आपल्या
चला आपला शार. बध्यांच एका ठिकाणी, आपल्याला सारे कामं करून करण
हम. म्हणलं दूध टाकायल गेल, फोन च सुद्धा रिंग हॅलो.
आयशो. ये आयश्यु भैयाचे पप्पा कुठे गेले रे. कडे पा काय करयचं असल त्याच. हम्म, हम. हम. काय घेतली, पाच लाखाची बाबा हो कुठन आली तुमच्याकड.
काय घेतो तुम्हा ना.
क ज कार्या ॲपची ऑनलाईन काम.
अ
हा. पूर्ण करणं चालू आहे. हम्म, बल माहिती कार्या ॲप मध्ये बी त्याच्यात.
अच्छा.
घेतली तर माहिती ये, नाही तर मग काहीच नाही. बाई का काय-कास आपराकड काय करूले. कुठ्टी काढ र, होव का. झाला असन टाईम आमचा दूध काढायचा.
हम्, म्हणलं दूध काय टाकाल म्हणज दूधवड. हॅलो. हम रेखा ताई.
निघले काय मंग घरी.
हा.
घरी निघल्या.
नाही ओ म्हणलं फोन, दूध टाकायले गेल्या वर फोन राहू द्या तुमच्या जवळच.
हव त्यात चार्जिंग नाही ना.
नाही पण मग, चार्जिंगला लाऊन द्या ना आता.
हा मग मी दूध काढून आल्यार घीन ना, माझ्या जवळच मी लावीन ना तुम्हाला परत.
हां, हा.
तुम्ही लाव माल पहिले, नाही तर मग मी लवीन तुम्हाला आच करू ना.
हा तुमचं दूध-गीत काढा, मी कुद घरी जाते ना.
हाव.
एवढं आता थोडे राहिले असन पा कट करून टाका, दहा मिनिट झाले असन.
हाव. हम्म हम्म हा डोळ्यावर फेकी ती.